हॅलो
हा बोल ना
काय करती
काही नाहो बसले तू
मी पण बसले आराम चाललाय
हम्म चांगलं आहे हो तुझ
हो तुला तर कामच आहे का नाही
हम
काय काम करते तू
बाई आता काम करूनच बसले की पुढे आल्यात बाबा तिथं
कुठ
पायला
काही कुठाने नको करू.
अगं ते येतं तोच पहिल्या वेळेस केलं मग. ते मुळातून हे होतं ना ग फ उपडतात केस.
हा हा
मग ते ती जागा फुकते ते आपल्याला थोड्यासारखं दिसतं हम्म
काय मग
काहीच नाही काय करतेस?
काही नाही आ निवांत आहे मी पण
हम्म हम्म
त्या दिवशीची हिस्ट्री राहिलेली सांग ना तुझी जर्नी? स्वयंपाकाची जर्णी राहिलेली.
हा हा हा ती व्हय.
हां
अं कुठपर्यंत आलती.
मला ह्याची पिझ्झाची रेसिपी सांगत होतीस.
हा मग त शिकलीस का पिझ्झा आता.
नाही ना
नस का
हम्म बनवलाच नाही ना मी बनवल्यावर येईल मग
हम्म हम्म बरोबर आहे.
हम्म मग काय अजून काय काय येतं तुला बनवायला?
मला व्हय लय कायकाय येत तुला काय खायच तर सांग
हम्म मला काय तुझे बनवशील ते.
सगवळच येत मला बणवता फक्त सांगणार पाहिजे कोणतरी.
तर ते सांगागतर
आं
काय काय बनवता येतं ते सांग ना तुला?
मला..? ऊ खिचडी मॅगी पास्ता सगळंच येतं बाहेरच बनव जे बाहेरच आहे का ते सगळं येत. फक्त भाज्यात येत नाही मला.
पास्ता करू आपण.
हा ऐक ना.
हॅलो!
हॅलो!
बोल ना.
हा आपण ऑल्यव मध्ये जाऊ काधतरी पास्ता खायला लागते ला का मस्त. ह
कधी जायचं.
जाऊ ना.
अशी फिक्स् डेट सांग ग.
उद्या तर एकादशी ये.
हाव.
हम्म रविवारी परीक्षा असल
हम्म.
सोमवारी बघू पप्पा नसतील तेव्हा
हम्म मग पाचच्या नंतरच जावं लागल.
हा चार पाच वाजताच
हम्म. सर आनेसे पहिले घर पर
हम्म.
सर आ
आह
आज लवकर आलोच ना.
हा आज आपण आलोच ना लवकर. मी नाही मी याच टाइम येते, तू लवकर आलीस.
हा त्यामुळच
तुला चांगलं वाटत असल असं
हो मस्त असं वाटतं वाटत रोज फिजिक्सच्या लेक्चर असुच नये
हां हां फिजिक्सचा तुमचा सिलेबस काय चालू आहे?
आहो युनिट एंड मेजरमेंट झालंय.
हम्म.
हा आणि आता बेसिक मॅथ मध्ये कायनमॅटिक सुरू आहे त्यात ग्राफ झालाय. अह इंटिग्रेशन डिफरेन्शिएशन झालय. अह हां एवढंच झालंय.
हा हा.
हम्म.
हा म्हणजे किती दोनच लेसन झालेत. बापरे लईच स्लो चालाललात पण.
हो स्लोच चालले.
हम्म.
हम्म वो मास्तर छूट्टी मारके कही भी घुम रहा है
हे हील
हे बघी काय आहे.
ते आत्ता लग्न झालेल ते का
हा हा तेच.
ते व्हय ते
हो.
चांगलंय बाई.
उसकी बंदी को लेकर घुम रहा है वो उधर. ऐक ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो. जन्मोजन्मीच्या रुणानुबंधाचा तो दरवळ असतो.
म्हणजे?
ह गाढवापुढं वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळ बरा होता.
तेच काय अर्थ माहीत नाही.
बरं. ते जाऊ दे. स्वतः साठी थोड जगणं. आणि दुसऱ्यासाठी चांगलं वागणं यातच आयुष्य ची खरी सुंदरता आहे.
कशावरून वाचते.
तुला काय करायचंय? जो मार्ग निवडलेला असतो. त्यावरील चढ उतार स्वीकारणे. ही सुद्धा आपली जबाबदारी असते.
हम. आपलीच असती ना. अजून कोण घेणार आहे आपली जबाबदारी.
तेवढं आहे. दुनिया मे सबसे किमती लोग वो होते है जिनके पास बैठकर दिल हलका करणे के लिये शब्द न ढूढणे पडे.
हम्म. बरोबर आहे.
फक्त धर्म फक्त मार्ग दाखवत. पण आपल ध्येय पर्यंत कर्मच घेऊन जाते.
हम्म. कर्म, नशीब,
त्यामुळेच त्यामुळेच म्हणते तुला चांगले कर्म कर.
होय. चांगलेच करते.
हो. माझं काम ऐकत जा.
गप ये.
रुपे काय मग चांगलं कर्म होईल ना.
हम्.
हम्म.
बाई अजून मला आंघोळ करायचीये.
हो.
राहिलेले एक पाय असे घरात जाय.
पुरा.
नाहीतर ते तसच राहून जाईल.
हम्म. आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवतात. तर आपल्याला सोडून जाणारी माणसं. आपण पुढे कसं वागायचं ते शिकवतात.
मम्मीने पाठवलं का काय?
नाही ग.
म्हणून माणसाचं महत् त्व आयुष्यात खूप मोलाचा आहे. मग ते येणारे असो किंवा जाणारे.
हम्म. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी खरं आहे तुझ. ज
हो का,
हम्म.
कोणाला आठवण्यासाठी वेळ लागत नाही. हृदयात आपुलकी लागते. जी, कि तुझ्याकडं नाहीये.
हे पाय झ्या कडे नाहीये,
सही बोल रही हु मै,
सही बाात नाही है ये,
प्रत्येक आईचे एकच स्वप्न असते जे सुख, मला भेटले नाही त्याच्यापेक्षाही जास्त सुूख आपल्या लेकरांना भेटावे,
हम्म हे बरोबर आहे बाबा,
हो, पण आपल्याला तस वाटत नाही ग,
कस
आपल्याला जे सुप भेटतंय त्यातलं थोडं वाटून आईला द्यावं म्हणून,
आए ग आता काय सुक नाही बाबा आपल्याला, जेव्हा भेटन तेव्हा देऊ ना,
आपलं दुःख कोणी वाटून घेत नाही सुख कोणी वाटून घेत नाही.
बरोबर ऐ.
हो का नाही?
आपल्याला आपणच येत आता सध्या तरी
हाहाहा काय मग
अरे नाही मग
बरी ऐ का तब्येत तुझी
अगदी बरो ए अगदी बरी ऐ.
हो का?
हो न
हूहू मला वाटलं म्हणशील काय कि तुझ्या आशीर्वादाने बरी ऐ
ते फक्त हक्क तुला आहे ना म्हणायचा.
हूहू
तू आशी माझ्या आशीर्वाद असतो ना सगळ्याच्या पाठीशी.
हम्म जिजनास मला बॉटकट जीन्स कशी दिसेल?
माझ्याकडे हाय तसली काय?
हो
खालून वरतून फिट पर्यंत आणि खाली ढिली.
हाहा
चांगली दिसल.
नाही दिसत म्हणून तर बोलून राहिले ते रे खूप
मग चांगली दिसेल ग एकदा घालून बघायची कशी दिसते.
हम्म
तुझी कधी येणार जीन्स.
माझी टै़वटी ऐट टु जुलै ला.
ह ह ह मराठी शब्दांचा उपयोग करणे.
बर बर
अठ्ठावीस जुलै.
हम्म मला सांग विठ्ठलाच्या कानात ते जे मासे असत्यात का त्याला काय म्हणतेत
काय मचले
काय मचले नाहीत म्हणत
मग
येडपाटा काय म्हणत्यात सांग
मला नाही माहिती
मकर कुंडली
हा
हो ते हे नाही का ग मकर कुंडले येत पतीश्रवणी हरी पाठात हाय बघ ते
हू हू हू
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला हाय
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी
बरोबर हाय का
हो
बघ
हू हू
हुशार हाय मी
हो अ तलाठीचा पेपरच्या जागा निघल्याच जे नासा
मग
मग काय मग
अगं मग आपलं अठरा वर्ष कम्प्लीट नाही ना म्हणून म्हटलं
हू पाच ऑगस्ट पर्यंत लास्ट तारीख हाय त्याची
ऑगस्ट नाही ना होत माझं अठरा पूर्ण
बाई
आता काय कर
पागल झालाय का
येड बेड लागलय का
हा
म्हणून मी लय येड्यासारख ते गाणं नव्हतं का ग
अ औरंगाबादच जुन नाव ते नवीन नाव काय ये
संभाजीनगर
उस्मानाबादचं
त्याच नाही माहीत बाबा
धाराशिव
हू
धाराशिव
हू बरोबरये
अ फादर ऑफ केमिस्ट्री कोणये
फादर ऑफ केमिस्ट्री
हू
ऑप्शन हाइत काय
नाही ना ते माझ्या नोटबुक मध्ये लिहलेले ये.
अग मला झालेला आहे अकरावीला पण लक्षात ये ना.
हो ऑर्गॅनिक केमिस्ट फादर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री दोनाची वेगवेगळे येत.
आं..?
ऑरगॅनिक केमिस्ट्री. फादर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फादर ऑफ केमिस्ट्री वेगवेगळे येत.
होय झाला कट नाही झाला.